हा नमस्कार, काय म्हणताय? कशे आत तुम्ही?
चांगले ये, तुम्ही कशे ये?
मी पण छान ये, अ काय चालंय? कस चालंय तुमचा आजचा दिवस अ रोजच रुटीन का काई वेगळं
काय?
आ आजचा दिवस कसा चाललाय तुमचा?
चांगलं चालंलाय ना आता त
हॅलो
हॅलो, येतोय का आवाज?
हो हो, येतोय येतोय म्हणलं तुमचा दिवस कसा चाललाय. दिवस कसा चाललाय आजचा, रोजच रुटीन चालू झालं का?
हा मी आता ओ मी आता जस्ट बाहेर गेले होते. थोडस मी दवाखन्यात गेले होते. थोडस रेग्युलर आपलं चेकअप करण्यासाठी तर गेले त ती तिकडे अं एवढं त्यांनी अं म्हणजे लगेचच एक चेक पण नय केलं डॉक्टरांनी आणि लगेचच त्यांनी पाचशे रुपयाचं बिल काडलं. आणि त्यानंतर लगेच त्यांनी हजार रुपयाची औषधं लिहून दिले मला म्हणजे हॉस्पिटल वाल्यांच जरा ना आजकाल असं वाट- ते की थोडा बिझनेसच झालाय हा म्हणजे छोट्या मोट्या- हो छोट्या मोट्या गोष्टींसाटी पण आपण गेलो? तर लगेच ते बिल मोठी मोठे लावतात. आणि आजकल नॉर्मल चेकअपला पण गेलं कुठे तर लगेच हो.
गेलो की लगेच आपल्यापास पानशे पाशे रुपय तर- काहीच नाही लागत दवाखान्यामध्ये आताच्या आयोगामध्ये ह.
खूप साठी तर लगेच आता पाचशे हजारच्या खाली तर नाहीच जाणार आता - मी इथे गेलो होतो ना म्हणजे दवाखान्यामध्ये काय आपलं नॉर्मल आपलं आता बेबी होणार असेल किंवा ह्या गोष्टी अस. लगेोक हजार हार रेट सगात लगेचा्. त्यांना स्वतःच डायग्नसिस असं काही राहिच नाहीये पहिले ते लोक मोठे मोठ. ते बिल काढतात. तुम्हाला पहिली त्यांची सगळी टायप असतात बर का? हे जे आपले अ- थलॉजीवाले असतात किंवा टेस्ट रिपोर्ट करणारे असतात त्यांच्याबरोबर ह्यांचे टायअप असतात. ते लगेच आपल्याला तेते पाठवतात तेच म्हणटात की नई हे हे टिस लिहून देतात मग त्या टेस्टवाल्यां- कडन त्यांना लगेच कमिशन मिळतं कि हा तुम्ही आमच्याकड पेशंट पाठवा मग आम्ही तुम्हाला कमिशन देऊ असं. तर आता लगेच लगेच लगेच पैसे लगेच त्यांना पैसे आणि. त्यांचे टेस्ट पण काही स्वस्त नसतात म्हणजे फार फारच फार म्हणजे सगळ्यात बेसिक. सुधा त्यांची आता पाचशे हजाराच्या खाली नाहीये असं चालू आहे सध्या. तर म्हणजे ना मला तर असं वाटतं की ना आता आपल्या जे जुने्या पद्धती होत्या. की जे आपण ह्याला जायचो अ. म्हणजे होमिओपथी औषध झाली. किंवा आपली आयुर्वेदिक औषधं झाली जे घर घरेलू आपण नुसके वापरायचो असं वाटयला लागलं ना क. त्याच्याकडेच आपण आता वळालं पाहिजे असं कारण की हे जे. हो आता जे फक्त लोपथीचे आजार जे आहेत ना ते सगळे फक्त ह्यांना टेस्ट रिपोर्ट पाहिजे. हे पाहिजे लगेच ते लोक आपल्याला मोठ्या मोठ्या हॉस्पिटलांना पाठवणार छोटस. काहीतरी बेसिक झालं आता आमच्या एका रिलेटिव्ह. अक्सिडेंट झाला होता तर त्यांनी काय केलं ते लगेच म्हणजे. थोड पायाला म्हणजे गुडगाव वगैरे हल्ला असेल थोडासा क्सिडेंट मध्ये तर त्यांनी. लगेच गेले लगेच ते पहिल्याच दिवशी लगेच त्याला प्लॅस्टर लावलं नाही लावलं लगेच त्यांनी टेस्ट काढल्या. िोर्ट काढल्या शंभर रिपोर्ट आमच्या समोर टक आणि आमला म्हणा आताच ऑपरेन करावं लागेल. म्हणे लगेच त्यांचा बसर्. प्स्टर ला म म ठेवाय ते आपप हड जळून द्याचं आपलं म्हे खालं. पिलं औषध थोडे घेतले.
गरीब लोक काय करू शकतात तिथं जाऊन तरी त्यांना भरावं लागत. त्या आणि गेल्याबरोबर आता कम. एक्सिडेंट वगैरे काही झाला असेल तर गेल्याबरोबर ते आपल्या. पडून पैसे मागतात पहिले मग हॉस्पिटलमध्ये पण ॲडमिट करतात.
हो लगेचच लगेचच त्यांना. हो लगेचच त्यांनी. हो हो सध्या आता सध्या आता सगळा हा बिझनेस व. चालल आहे सगळं आम्ही. आम्ही गेलो इकडे की त्यांनी लगेच रिपोर्ट हे लगेच त्यांनी ऑपरेशन सांगितलं. मग ते आमचे जे मोठे घरातले जे जुने लोक आहेत आता सगळे जे एजेड लोक आहेत. ते सगळे म्हणायला लागले कीरे आमच्या वळी आम्हाला पण हायना लाग सगळे आर्मीवाले. त्यामुळे आम्हाला पण हाडाला लागलंय आम्हाला पण असं झालंय पण आम्हाला प्लास्टर लावून ठेवायचे म्हणे महिनाभर म्हणायचे महिनाभर आराम करा. आणि औषध वगैरे घरातलं चांगलं खा तुम्ही नाही का म्हणजे नॉर्मल कॅल्शियम वगैरे असं आणि ते खाल्लं की आपो.. हाडं भरून यायची. पण आता असं झालं ना की एकदम पटापट त्यांना पैसा. आणि कॅन्सर तर असा एक आजार झालाय ना की एवढा कॉमन आहे एवढा कॉमन आहे.
हा निमोनिया हे पूर्ण कॉमन झालंय.
हो आता दर दुसऱ्या व्य तिला जर जो दुसरा व्यक्ती असेल त्याला कॅन्सर त्यांच्या घरामध्ये असतं हम्म.
की नाही दवाखान्यामध्ये जावं नाही असं की तिथं जाऊन आपण म्हणजे तब्येत बिघडलेली असते ना अजून जास्त म्हणजे बिघडून जाते आता आमच्या बाजूला एक दा म्हणजे म्हातारे दादा आहे आमचे घरचे तर ते दादा गेले घरून चांगले गेले आणि तिथे जाऊन ऍडमिट केला त्यांना आणि र क्त कमी आहे असं कमी आहे तसं कमी आहे त्याच्याने आता एक दिवस ऍडमिट केलं आणि दुसऱ्या दिवशी की लगेच निमोनिया झालंय अ फुफ्फुसे फेल झाले असं सांगुन दिलं आणि तिसऱ्या दिवशी तर म्हणजे दोन दिवस ऍडमिट केलं एक लाख रुपये तर असेच गेले तिथं ऍडमिट केलं आणि असेच गेले तरी ते आम्ही घरी घेऊन आलो त्यांना की ब असंच तिथ पैसे वगैरे जात आहे काही काम बरोबर नाही घरी आले अर्धा ता. अर्धा तास थांबले आणि लगे एक्सपायर झाले. म्हणजे घरून चांगले गेले घरून चांगले गेले.
हो तेच ना. म्हणजे हेच मला कळत नाही की हे लोक नेमके करतात काय? कुठल्या प्रकारचे हे औषध आप ल्याला खरं खोटं माहिती नसतं आता आपल्याला त्याची नॉलेज नाही, समजा हे म्हणाले ऑपरेशन करतोय बाबा आम्ही ऑपरेशन करतोय, आतमध्ये घेऊन गेले पेशंटला आणि त्यांनी तिथं आतमध्ये काय केलं म्हणजे खरंच त्यांनी नुसता असं कट मारला आणि परत शिवून टाकला. आपल्याला काय कळतंय आतमध्ये काय केलंय आणि काय नाही केलंय हे की नाही म्हणजे मला ना ह्या गोष्टीचं खूप नवल वाटतं की यांनी खरंच हा म्हणजे मोठा खूप मोठा बिझनेस चालवलेला आहे आणि म्हणजे
बिझनेस सारखंच झालंय ना खरं ना.
एवढे माणसं कसे काय एकदम जाऊ शकतात म्हणजे मी ह्याचा विचार करायचे तेव्हापण, मला असं वाटतं ना की हे सगळं एक स्कॅम आहे म्हणजे कुठेतरी ना ह्याच एक मोठं खूप स्कॅम आहे हो.
पैसे पाहिजे फक्त दुसरं काही नाही.
हा हा हा.
हे बरोबर नाही आहे.
हो बरोबर नाहीये आता हो आणि कॅन्सर सुद्धा पण मी तुम्हाला सांगते ना कॅन्सरचं म्हणता आता कुठेतरी काहीतरी इंजेक्शन निघालंय किंवा काहीतरी त्याचं म्हणजे असं होऊ नाही शकत की एवढे सगळे देश मिळून एका अ एका आजाराचा म्हणजे ते हे काढू शकत नाही असं नाही होऊ शक की म्हणजे त्याचं जे म्हणतात ना वॅक्सिनेशन म्हणा किंवा त्याचा जो क्युअर आहे त्याचा जो उपाय आहे ते कोणी काढू शकत नाही असं होऊच शकत नाही. पण त्यांनी काय केलं माहिती का बहुतेक तो आजाराचं ते निरीक्षण झालेलं आहे ऑलरेडी आणि त्यांनी त्याचं नवी नवीन औषध सुद्धा काढलेलं आहे, जर्मनीमध्ये काढलंय म्हणतात. पण ते काय करतात माहीतय का ओपन होऊन देत नाहीये ते ओपन होऊन देत नाहीये म्हणजे काहीतरी नक्की आहे की त्यांना कारण की एवढे लोक बसले ना आता एवढे लोक एवढे डॉक्टर झालेत एवढे ऑन्कोलॉजिस्ट झाले एवढे रेडिओलॉजिस्ट झालेत ते काय करणार घरामध्ये बस सून मग जर का ह्यांनी औषध जर का ते दिलं आणि लोक जर असे एका औषधानी बरे व्हायला लागले तर एवढे मोठे डॉक्टरांचं जे हे त्यांच रॅकेट चालू आहे ते कोण करणार मग असं आहे त्यांना पैसे कुठून मिळत त्यांना कामं कुठ टून मिळणार, म्हणून त्यानी ते मला वाटत ना अस खर की तो आजार त्यांनी कंटिन्यू चालू ठेवलाय होऊ दे लोकांना, होऊ दे म्हणजे ते झा झालं तर डॉक्टर लोकांचा बिझनेस
हो हा तेच ना हा हे बिझनेस सारखं चाललंय असं
हो आता मी घरी पण आम्ही नाही का म्हणजे होमिओपथी वगैरे पण रेफर करतो म्हणजे थोड होमिओपथीमध्ये फक्त एकच फरक असतो की थोडस तुम्हाला पहिले कळायला पाहिजे कि तुम्हाला काय झालंय ते नाही का म्हणजे थोडं अर्ली डायग्नोसिस जर का पहिले कळालं तर तुम्हाला ते ऑटोमॅटिकली तुमच क्युअर होईल
हो ना बरोबर नाही हे खरंच आणि असं वाटतं की आता घरचेच आपण उपाय करू त्याच्यानेच
हो हो हा. बरोबर आहे, घरातले उपाय केले पाहिजे, काढा पिला पाहिजे किंवा नाही का थोडस आपल्या आपल्या तब्येती कडे आपली जी बॉडी अस ते ना ती आपल्याला बरोबर सिग्नल देत असते का तुम्ही आता तुम्हाला इथ डोकं दुखतय म्हणजे नक्की काहीतरी प्रॉब्लेम आहे.
करायला पाहिजे
पण इमिजिएटली नाय थोड आराम करून किंवा थोडस एक्सरसाइज करून थोडं वेट वाढतय आपल्याला जाणवत की आपलं वेट वाढतय तर आपणच थोडस ना अर्ली अर्ली पटकन लवकर हो आपण अर्ली डायग्नोसिस केलं पाहिजे आ ता म्हणजे समजा वर्षात न एकदा झालं बॉडी चेकअप करून घेतला व्यवस्थित नाही का तुम्हाला जे कमी जास्त झालेलं आहे तुमच ते सगळं बरोबर करून घेतलं तर त्याच्याने काय होईल माहिती का ह्या मोठ्या आजारापर्यंत आपण वळणारच नाही तोपर्यंत आप तेवढी वेळच येणार नाही म्हणजे ते असं मला वाटतं आणि कारण की ऑपरेशन आणि हे सांगायला ते तर आपल्याला बसलेत कारण की आपण त्यांच्यासाठी क का म्हणजे कस्टमर आहे आपण त्यांचे आपण त्यांचे कस्ट मर आहे तर ते थोडस तिथपर्यंत गेलं पाहिजे म्हणजे जे असं मला वाटतं की थोडा ना आपले आजार जे
आणि आता असं वाटत की नाही दवाखान्यामध्ये ॲड आपण जा जायला पाहिजे नाही कारण आपण नुसतं आपल ना सर्दी खोकला झाला असता तरी लगेच बॉटल लावा हे लावा ते लावा
हो हो हो म्हणजे जेवढे पैसे त्यांनी त्या डिग्रीमध्ये घातलेले असतात पैसे घेतलेले असतात ते त्यांना सगळे काढायचे असतात म्हणजे नाही का ते कमऊन म्हणा किंवा काही म्हणा. जुन्या डॉक्टरांसारख डॉक्टर आता नाही राहिले मला असं वाटत त कारण की प्रत्येक म्हणजे जेवढे डॉक्टर होते पहिल्यापूर्वी कसं एक एकच डॉक्टर असायचा एखाद्या एरियामध्ये एवढे पैसे नाही ते हो धाप म्हणजे पन्नास रुपयांमध्ये औषध तर बाबा औषध पाणी सकट माणूस घरी जायचा असं आता तसं राहिलं नाहीये आणि थोडसं म्हणजे लोकांनी ना आपल्या आपल्या तब्येतीकडे व्यवस्थित लक्ष देऊन पहिल्यापासन हे थोडसं टाळलं पाहिजे म्हणजे मला वाटत किंवा मग आपले जे जुने कार होते होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक हे ह्याच्याकडे थोडस आपण वळलं पाहिजे आता असं वाटतं
नाही काही नाही दवाखान्यामध्ये जाऊन काहीच फायदा राहत
काही फायदा नाहीेये हो चला छान वाटलं तुम च्याशी बोलून अ मी तुम्हाला परत परत बोलूयात आपण तुमचा दिवस छान जावो हो चला. हो चला बाय.
बाय हो.